हा नमस्कार ताई,
काय करायलात.
काही नाही आता, तुमच्याशी बोलतेय कॉलवर,
काम वगैरे झालं आवरून,
हो हो झालंय आवरून, आज मलाही थोडं लेटच झालं. कारण की स रात्री. पण थोडस कॉलचच चालू होते काम. त्यामुळे मग असं सकाळी मी थोडं लेट उठले, नाही तर लवकर आवरून जाते थोडस. आणि थोडं कस, ना आज रविवारचा नाष्टा वगैरे पण असतो. मग ते वेळच. होत सगळ्या गोष्टींना.
हो ना, हो ना, नाष्ट्याचं एक नाश्त्याचं एक म्हणजे. टेन्शन असतं. तर रोज की, रोज काय-काय कराव हा तुमच्या सगळ्याच गोष्टीच टेन्शन. रोजच आहे, हे जे अस काय करू भाजीला काय. कराव.
आहो भाजीच सगळ्यात मोठं टेन्शन आहे, आणि आपण आणतो त्या भाजी त्या मुलां ते खायला तयार होत नाही. अ हेच का, आणि तेच का. का आणि करताना म्हणतात, की कर, काहीही कर, काही कर, आणि खाताना मग हेच केलं का तेच केलं का.
हा हा हो ना मुलांचे जरा अस नकरे असतात. त्यातल्या त्यात लहान असतील तर हा. मोठे माणस कस काही केलं तरी हा ठीक आहे. चांगलं म्हणजे त्यांना समजत ना काय आपल्या आरोग्याला ह लहान मुलांच. कस जे जर तोंडाला चवईला जर चांगलं वाट टलं तरच ते खाणार नाही तर मग ते नाहीच आहे हा ना.
ते म रोज रोज असं डब्याला काय काय देतात? थोडस सांगा तर म्हणजे आम्हाला
हा आता तर माझे मुलं मोठे झालेले पण मी लहानपणी काय काय द्यायच अ ते मी सांगते तुम्हाला. थोडस. तर ताई मी ना असं थालीपीठ झालं. कारण की थाली पिठामध्ये कस ज्वारी असते, बाजरी असते, गहू असतात, डाळी असतात. आणि कांदा वगैरे. ते. आपण सगळंच टाकतो. थोड म्हणजे मुलांना द्यायच तर आपण थोडं कमी तिखट अस अ टाकून मग ते थालेपीठ वगैरे मी द्यायचे. आणि त्याच्यावरब लोणच वगैरे दिलं की मग मुलं चांगल्या आनंदाने खातात आणि त्यातल्या त्यात कसं सगळं असल्यामुळे त्यांना जे गरजेचे जीवनसत्व असतात. पौष्टिक असतं, जे काही असतं तर म्हणजे डाळी साळी पण असल्यामुळे आणि आपले धान्य असल्यामुळे. सगळे धान्य असल्यामुळे मग त्यांना ते थालीपीठ वगैरे मी द्यायची. तर ते पण तो ते एक पदार्थ तुम्ही मुलांना खाऊचा डबा म्हणून डब्यामध्ये ते देऊ शक तात. आणि अ. ताई तुम्हाला सांगते मी की मी भरपूर दा अस ट्राय केलं शेंगदाण्याची गुळपोळी असते ना आपली. शेंगदाणा गुळ पोळी कारण कस गुळामध्ये. पण थोडी उष्णता असते. आणि. तस ही त्या शेंगदाण्यात. निग्धता असते, त्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम वगैरे मिळतं. तर शेंगदाण्याची. गुळपोळी आपण करून ती पण मी मुलांना आणि त्यातल्या त्यात कसं देताना थोडासा असा रोल वगैरे करून दिला. टूथपिक खोसून दिली की मुलांना खायलाही. तर वाट होत. आणि त्यांना. छान पण वाटत त्याच्यामुळे मग शेंगदाण्याची गुळपोळी झाल्या तीळ गुळपोळी झाल्या आता मी हीयाच्यामध्ये कायमचय संक्रांतीच्या वेळेला कसं तिळ आणि गुळ असतातच आप आपल्याकडे आपण आणतोच लाडू वगैरे करण्यासाठी. तर मग ते. तिळ तिळगुळ पोळी पण मी करायची. आणि ती पण द्यायची. कारण की हिवाळ्याच हिवाळा अस हो ना. संक्रांतीच्या पिरियड मध्ये कसं असत. हिवाळा असतो, थंडी असते. आणि ती कशी स्निग्ध असते. आसते. आणि गुळ गरम असतो, आणि त्या दृष्टीने समजा. आपले एक प्रकारचे सण वगैरे सुरू झालेले तर तशा कि बा आपल्याला शरीरात थंडीच्या दिवसामध्ये ह्या गोष्टी लागतात. तर मग त्या वेळेला मी मुलांना तिळगुळ पोळी पण, द्यायची ताई. अ पण एवढं एक की, आपल्याला थोडंसं तेच्यासाठी कसं नियोजन? वगैरे पण करून ठेवाय लागतं म्हणजे आसे तिळ गुळा अ थोडा मिक्स मिक्सरमध्ये काढून ठेवन, आस रात्रीच काडून ठेवल म्हणजे सकाळी फक्त प प कणिक वगैरे मळून आपल्याला ते सारण भरून, आपण त्या पोळ्या वैगरे करू शकतो. लगेचं होतं मग ते अ आणि लवकर होत वेळ पण वाच आणि मुलांची तयारीस तसच मुलांची तयारी वगैरे पण असते. स काही आपल्याला शाळेला जायच असत, त्यांनाही आपल्यालाही घाई असते, बाकीचे काम असतात, मग थोडस आपण. तयारी करून ठेवलं तर ते पण पटकन होत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही. काय काय द्यायला.
मी म्हणजे असं मी तर काय करते ज्वारी असते. ते एक बाजरी गव्हाच. च पीठ एकत्र करायचं त्यात मेथी आणि किंवा कधी-कधी पालक बारीक चिरून टाकून ते थालिपिट कारण ते दिसायला पण चांगलं दिसतय, हा आणि लेकरांना आस वा. ते काय तर वेगंळ. दिल्या. ते पचना पचायला पण हलकं राहतय मग ते खातात, हा. कधी-कधी मुगाचीडाळ भिजवून त्यात. कोथंबीर, जिरे टाकून ढोशा ढोश्या सारखं धिरड बनवून ते पण दिल. कारण त्याच्यामध्ये पण प्रोटीन. प्रोटीन तेन असतय. असं तर काय दिलं तर खात नाही, मग त्यांना अस. चव वेगळी-वेगळी.
वेगळ-वेगळं हा, हा, ताई तस मी पण ना पालक पराठ काय झाल्या? आणि हे मी मेथीचा पराठा. अ हे पण आ. आपण देऊ शकतो.
होना कधी हे, ह, भाजी चपाती कधी खाऊन कंटाळली असली लेकरं, तर मग ते आपण पुलाव करा किंवा भाताच जिरा राईस करा असं काय हा वेगवेगळ करून. दिलं तर ते खात्यात. हम्म.
आणि मी तर अंडा पराठा वगैरे पण करायच मुलांना. अंडा हा कारण की अंडा पण. चांगलं असतं ना शरीरासाठी. आणि अ ते मस्तपैकी पराठा करून दिला. की खातात मुलं छान. तो पण एक आपण डब्याला देऊ शकतो, अ हा आणि.
तर मग आपण एखाद्या चपातीला हिरवी चटणी किंवा सॉस म्हणा सॉस म्हणजे मुलांमध्ये आवडीचा विषय. सॉस लावायला त्यात पत्ता गोबी, गाजर, शिमला मिरच्या त्यांना द्यायची. जे आवडतय ते आपण त्यांच्यामध्ये रोल करून देऊ शकतात.
आणि सँडविच वगैरे पण देऊ शकतो ताई, सँडविच त झाल आपण म्हणजे. ते म्हणजे व्हेज सँडविच जर केला ना. तर मग त्याच्यामध्ये आपण काकडी. अ हे बीट. आपलं हे टोमॅटो. टोमॅटो वगैरे अस टाकून आणि आता मुलांना चीज आवडत. आता ते चीज स्लाईस वगैरे पण टाक टिकलय ना. की मुलं आवडीने खातात सँडविच वगैरे. तर तोही आता आपला डब्याचे प्रकार होऊ शकतो. असं म्हणजे या गोष्टी आणि मेन म्हणजे इडली डोसा सुद्धा आपण देऊ शकतो. पण एवढं की त्याला थोड असं हे लागत, म्हणजे आधीपासूनची हा तयारी लागते थोडीशी, ह हा कारण त्याला सकाळी भिजवा संध्याकाळी दळा फर्मेंटेशन ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी करा. पण ते खूप न्यूट्रीशी. असतात. हा इडली झालं हे झालं कारण फर्मेंटेशन झालेलं असतं. त्याच्यामुळे म आणि न्यूट्रिशियस असता त्याचे न्यूट्रिशियस व्हॅल्यू खप वाढलेल्या असता. तर ते सुद्धा पण खा त्य डब्यामध्येध आपल्याला देता येतं. यय आशा गोष की आपण खूप साऱ्या की करू शकतो. आणि अ. डब्याला देऊ शकतो. मी भरपूर गोष्टी अशा ट्राय केलेल्या आहे की बुवा हे द्यायचं ते द्यायचं. मुलं लहान असतांना. करावंच लागत. कधी कधी आणि अ बी त्या बीट आपण मुलं खात नाहीत ताई कधी कधी तर म त्या बीट पण रक्त वाढीसाठी चा चांगलं असतं शरीराात. त्या बिटाच्या पुऱ्या तुम्ही करू शकता. आणि त्या बीटाच्या पुऱ्या अशा गुलाबी गुलाबी खान रंग पाहून मुलं लहन मुलांना ते खावसं वाटत. आणि अ ते बीटा त्याच्या प पुरही आपन देऊ शकतो. शिवाय यांचा उपमा झालं. पोहे वगैरे ते आपण कॉमन हे पोहे वगैरे. आपन दे
चारत देतच हा.
अ शेवायांचा उपमा झालं. अम्म तो उपमा सुद्धा पन देतो.
हम्म बीट च्या ह्याज्यामध्ये पण आप्पे पण करू शक पणं ते रस टाकून थोडासा ते पण छान होत. तय आणि छान खातात, आवडीनं खात्यात.
खातात हा. दादू घे बेटा. हं.
फ्रुट्स वगैरे
हां आणि सॅ सॅडल सॅलड पण देतो देतात देऊ शकतो. म्हणजे टोमॅटो, गाजर वगैरे असं थोडसं चाट मसाला वगैरे टाकून येे ना काकडी वगैरे म हे पण देता येत ताई आणि तुम्हाला सगळ्यात म्हणजेच चांगलं म्हणजे उसळी, मटकीची उसळ झालं, वटाण्याची उसळ झालं. चण्याची उसळ झालं, अ याच्यातनं तर खूपच पौ ठीक मिळतं सगळं. तरी ह्या सगळ्या गोष्टी आप ण मुलांना देऊ शकतं एवढं आहे की भिजवून ठेवायचं. आणि आता फ्री अस फ्री ची सोय असल्यामुळे काय होतं कि आपण रा त्रीच पण बॉईल करून ठेवू शकतो. सकाळी फक्त फोडणी द्यायची आणि द्यायचं मुलांना आणि ती कोरडी उसळ खायला पण मुलांना फार आवडते. असं काही नाही ना आवडत नाही म्हणून त्यांना ह्या गोष्टी आपण करू शकतो. अशी- - कॉनर्सतात त्याचे कटलेट वगैरे असे जर मुलं कॉन्स खात नसतील. किंवा मणुके कॉनर्सस बॉईल वगैरे करून त्याच्यावर फॅट मसाला थोडी मिरची, मीठ आणि थोडसे लिंबू पिळून येना म आता ते स्वीटकॉनपण आ पण डब्याला देऊ शकतो. म्हणजे अम खूपच गोष - - की हे फक्त थोडीशी आपल्याला. नियोजन वगैरे करताय, कराव लागत, आणि नाही काही म्हन ल कुठलेतर हलकं-फुलकं आपले अन्न की म्हणजे. हा मुरमुऱ्याचा चि चिवडा. ह तोही काही तिखट नसतो, त्याच्यामध्ये शेंगदाणे पडत पडत्यात, डाळ्या पडतात, काजू वगैरे आपल्याला जे टाकायचे ड्राय फ्रूटस वगैरे. ते टाकू शकतो आपण खोबरे हे, हि, तो देऊ शकतो किंवा पा पातळ पोह्यांचा चिवडा. चिवडा देऊ शकतो. आणि खूपच पौष्टिक. म्हटलं तर ड्रायफ्रूट चे लाडू. म्हणजे चार. पाच ड्रायफ्रूट्स आपले काजू, बदाम, वगैरे हे सगळे असे बारीक वगैरे करून, थोडं खजूर वगैरे. आणि थोडं गव्हाचं पिठ. टाकून. आणि गूळ टाकून भाजून तुपामध्ये. म्हणजे खूप पौष्टिक होत्यात. एक ते ड्रायफ्रूट चे लाडू पण आपण देऊ शकतो. त म्हणजे ह्या तर क पण कल्पना नाहीये हे आम्ही ट्राय केलेले मुलांसाठी डबे तर खाऊ साठी मुलं लहान असताना आणि हे केले म्हणून मी तुम्हाला पदार्थ सांगते किंवा हे हे पदा तर आहे म्हणजे मला ते आठवणी.
ह्ं हुं नाही ते मला एवढं सगळं करण्यासाठी, हा मला एवढं सगळं करण्यासाठी काही टाइम टेबल लिहावं लागेल, की कुठल्या दिवशी काय द्यायचंय.
हा तेच ना, नाही मग त्यावेेळेला ती पण जॉब करत होती हां म्हणजे कोऑपरेटिव्हज. सोसायटीला असायचे. पण माझा जॉब जो होता तो अकरा ते संध्याकाळी पाच ते सहा असायचा किंवा मध्ये केंव्हा तरी काम. संपलं तर मी अडिच तीनला घरी यायचे. तर मग माझ. हाय सगळ नियोजन मी. करून घ्यायची आणि अं म्हणजे. हे होत नव्हतं मला, काही अडचण तशी आली नाही जॉब करून पण आणि माझ्याकडे अं त्या शेअरचं वगैरे पण काम होत. आणि मॅनेजरचं पण काम होतं, दोघी काम होते. पण मी केले ऍडजेस्ट. कारण जर करायचं म्हटलं, मुलांच माणूस ॲडजेस्ट करत पण ज्यांना एकदम सकाळी जायचं असेल तर मग त्यांना थोडं अ हि अवघड होत. मला अकराला जायच असायचं म्हणून मला ते शक्य होत होत म्हणजे किंवा मग हा चला चला चालेल तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं तुम्हाला पुन्हा कॉल करूया आपण आता हो हो चालेल.